हॅलो... आला का आवाज...
हा येतोय ना...
हा का काकू राहिल्या...
आह...
काय करू राहिला...
स्वयंपाक चालू आहे हा....
बाबू... मी कोण फोन लावून लगेच तु्ही साधा कॉल केला म्हणल आता झालं...
मी म्हटल‌ ही का मला लावेना फोन...
तसं नाही ते आणलंय चिरुन लवकर येवय ना ना...
ठेवला मग का? आ...
तेव्हा नव्हत लवकर मग ते...
त्याच्यामुळे मग त्याला टाईम लागला ना ते चालू व्हायला...
हम्म...
ह... झालं चहा पाणी...
हा चहा पण झाला चोगली चपात्या करून राहिली...
आह...
चा पान झालं चुकल चा प त्याका राहिली...
बाबू...
पिठ मळून दे.... तिला म्हटलं चपात्याच्या लाडू अज कालवणाला काहीच नाही..
बरं मी सांगत येतो मला पण सांग... अह...
मी सांगत येतो मग तुम्ही सांगा मला बाजूलाच काही नाहीत काय...
मग काय आज काय काल तिकड जाऊन बसल...
हा....
गेलवाज रोकून
हा कायश लते तिकून...
आठ वाजता रात्री
भाऊ त्या आत ते ब आल्या का
गेल्या बि ते आ सकाळीच सकाळी गेल्या
अरे कावा
गेल्या होत्या ना कामा जायचं होतं रात्रीच गेल्या वाटत तिकडं बोलल्या बिलल्या
कुठं
अ म्हळत त्यांला वावर करायचाय ना
त्या आत त्याला का
हम्म म्हणलं खरं भाई तुमचा बी अधिकारी आहेऐ आम्हाला काय करायचंय
ह नं काय चला
ह बस हा वाल का गेरेवल तेनी नांगरल तेनला विचार
हा मी आलो होतो मी आले होते चार वाजता रज अर्चना येलच नाही म्हणती अजून
हा तिथं बसल मग तिकड चिकनल त सायपाक्याला
ह का
हम्म
गुठे दर फुकेर चलच
बुटी शाद नि गेली का
बुटी निघेली शात
चा झालंय ते योगा
हा ददी गेली नि गेरी
लं का आणलं
ते काल आले ना पाच वाजता
ह का
हम् ग पाच साडेपाच झाली होती त्यां लते आता
हा का
हम्म झाला करो
बाजारला नाही जायचं ते जा चापाात्या खायच्या आणि चटणी खायची लाल मस्त पैकी
बरं बर
हा पैसेच नाही
होगड झालला इ यत आहे पावस पड ना
अ याघड जाले मारत दय का मातर्त देे जोपारीच होत ना
नाही नाही कोण म्ह तो
काय आता पक्याच्या घरात बस टाकली ना
नाहीय ना बाजे नाही कर कच नाही कर
तू बुटील बुटीील पालला
तिक नाही आल काज
नाही नाही ते परच दिस पासून तिकड जायल मातार
नाही मग इकडं नाही आता आतानी चमटलं मात्र
तू बुटीील पाहि ला डोकून
कर क मात र आ टाई झोकत नालागच बाहेर द अगडा रातो ना
काही ना तिकड जा येईल ते आमच्याकड नाही झोपत
नाही इकडे यालच ना
दिपासून पकाच तिथे टाकल म्ह वा पकाच्या घरात
कोण म्हणे
मातच म्हणे
मत तुम्हाला भणी का का इकडे येल इकडे नाही येल पण रात्री आली रात्री म सायपा करायला तुम्हाला ये गेले तिकडे ये आले टालीून गेलो ते पण आली
नाही येणार ते आता खानले कशा घरी
हा मी टाकली होती म्हणलं जर आले तर त्या मग जगभकरती पडली तशीच
हम मथ खाल्लं होतं ना बाई मी वडा करेला होता सकाळीच तो वडा चापाट्या आण मग ते खाल्ले ना
हा
मग चोकुली आली होती पाच वाजता सहा वाजता घरी
हम
त्याने खाल् वडा चापाती मग आाली तोकडे जेवायला
बरोबर नाही ते ती पडली एक भाकर म्हणलं येईन इकडे जेवायला हे घरी नाही माड
अर गेले ते आत तर चहा नाही घेतलं तसेच गेलं
हा अर जाव का बर
काय माहिती म्हणे काम आहे
सहाची बसणी गेला
नाही नाही सुमित भवालते ना त्यांचं लहान पोरग सुबित
एवढे लोक राते होती
ती रात्री कााला आलते सकाळी साठ ला अशा टायमाला तर हि दवते
वर ातस मळत होते का हा का
मग आहे सहा वाज तरो तिथंच बसल तिथंच बोलणं चालणं भा केले वच्या त्यानी भाकरी केल्या भाजी केली मी मटन शिजवलं त्यांनी मी बात केला मग मांडे बिंडे नका घासू म्हणे जा म्हणे आता तुम्ही
अ
मग भांडेपिंडीने घासलेय मी आलो मग
ह का
ह
बर आहे नाे काय म्हणता नाही मग ह जाे
नाही इकडं यात इकड यात राहते म्हणलं
नाही नाही सकाळीच गेले ते त्यांलं काम होतं जोपल वरगेलते काकुवा
ते म्हणे का दोन दिवस राहायचे आहे म्हणलं मग राहतील
थड राहिलं त्या आ्ही म्हणलो त्यांना थोडं दम धरून राहा नातरा आहे ना नाही
कामत या याच्या वे पिेयड मध्ये सुट्ट्या पडल्या ना
हा परीराको पाहि ज ते आता ते सुमितला बी कुठं जायचं होतं
अं,
म्हणलं मग जाऊ द्या आता.
सुट्टीया मरणाच पडते ना.
हम्म,
हेच्या मुळे,
मी केलंत रात्री फोन, पण तू झोपलली होती.
हा का,
ना ना बाऊ मणे झोपली माेती, मी नऊ वाजता आला आम्ही तिथून चक्र मारत होते म्हणलं. ता वर मग बोल न होन एख दोन फोन होतेल.
मला लागले झोपल झोपले कोण कौशिक झोपलं, आणि कोण काव शिकले काहीच माहिती नाही.
ह म मज बारास, सर जागे होती बारा वाजूवर गुटीस त्याच्या मच होते.
अह कोणज,
तेच्या
तिकडे होत्या काही,
हा बारा वाजता मग ते येईल, तर सांगायला बा आम्हाला करायचंय वावर,
हा ह
त्यांना करायचंय वाटतं गुडील त्यांला, गुढीचा बापाला करायचाय वाटतं.
हो
हम्म,
करच त्यां त्यांची वाटत त्यांना करून द्यायचं.
त्याचा वाटाही सहायच का नाही.
म ते च ना, च ना वाटट करते त्या दोघी कशा बी,
हा,
ह आहे की नाही.
मग काय,
बर आहे दारी, कश कस माझा झाला बाई, तुम दराच्या आताशी अंघोळ झाली, छोट्या आलून झोपेले,
हा
कांदे लावले बाधत म्हणलं ुबोकवाडा करते.
काल म्हणाला काहीच नाही मग तिला डोकंच आउट झालं.
आ
काल मला काय नाही म्हणलं डोक आउट झालंय.
भाजीलाच काय नाही आ आता डुबूकवाडा करतेय तश, भाजे पुोडचडोकन पडली, आबा आहे, बाजार करावा का पराांचे पन वाया, ग्या वा,
काय बाई,
अनट हेडोकी बंद पडली,
झाले का नाही मिनट,
दोन मिनिटं राहिल्या अजून
हो ह पटापट जाता नाही मला असं बोलायला किती का टाइम जातो
या
आ म्हाला जायचंय दहा त्याला उद्या नेऊन घालायला ददला उद्या जाईन ना
हक
घालो म्हणलं उद्या नाही म्हणते उद्या ब लावलं
हा का बर म
उठलं नाही आजण तोभी वरच
ह का हयवात ये नाही परा
आ हा
झो फिर छा आल झोपेल ना झोपेल छोटी झोपेली छोटी तो आज न माझी शेऊ त नाही आता
आता ते सुमध ते द जाई होते बारा एक वाजता वर
हा
हम
ठो मग ग आले दहा मिनटं तिकून
बरं बरं ठीक तू कोण ठेव